हॅलो. वाऱ्यात-वाऱ्याचा. आवाज यायला लागलाय लई.
वाऱ्याचा आवाज येतोय आता?
हा येतोय. वार वार सुटलेय काय? काय नाही.
हा पंखा चालू होता.
तेच म्हटलं.
ह
रेंज आहे ना तिकड?
हा आहे की.
हा हा हा म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम येतोय ना? त्यामुळे कट होतोय कॉल. म्हणून विचारलं हू हू. बाळ झोपलं नाही का?
नाही बाळ झोपून उठलंय आता झोप
होय, मग झोपून उठल्यावर काय झोपणार परत?
हा. मग मुली कुठल्या शाळेला आहेत तुमच्या? मुलगी हाय ती.
एक आता सहा महिने ची आहे ती छोटी आणि मोठी हाय ती पाच वर्षाची हाय, आता तिला शाळेत घातलय डी के टी ई ला.
डी के टी ई ला हाय होय, तिकड हाय म्हणजे तुम्ही खाली. म तुम्ही राहताय कुठं तिकडं?
आम्ही सिटी मध्ये इचलकरंजीत राहतोय, स्टँडच्या जरास पुढच्या बाजूला.
हा-हा-हा स्टँड पासून जवळ हाय काय? हा. आम्ही हिकडं हाय मनेर हाय-स्कूल, साखर कारखाना रोड.
हो.
हां तिकडच्या साईडला तुम्हाला माहिती अस नसेल तिकडचं बहुतेक माहिती ते हा -हा साखर कारखान्याचा रोड आहे तिकड राहतो आम्ही
हा
आता काय नाही आता काय जायला होत नाही खरं पहिला असायचो तिकडं
बीप.. का देताय? हॅलो आवाज येत येतोय ना ताई तुम्हांला
येतोय -येतोय
हा -हा ठीक आहे
फक्त बा- बॅकग्राउंड ला काय ऐकूया नको जास्त खरखर असं
हा
म्हणजे हे होतय ऑडिओ
हम्म
आणि काय नाही बघा
ते होय फॅमिलीला कोण -कोण आहे तुमच्या फॅमिलीत जॉईंट फॅमिली आहे
हम्म
हा -हा तुम्हाला काय आवडतय म
हॅलो ताई आवाज येतोय?
येतोय- येतोय तुम्हाला काय करायला
मला रांगोळी काढायला आवडत येतोय -चित्र काढायला आवडतंय
होय मग काय केलाय आहे तुम्ही?
हम्म नाही करिअर करायचं म्हणतोय काहीतरी रांगोळी किंवा चप जरा मोठया मुली झाल्यावर तोपर्यंत काय नाही अजून जरा निवांत रिलॅक्स
हं हा आणि एज्युकेशन? एज्युकेशन- भरपूर झाले कि म
होय
हा मग काय तर तुम्हाला जॉब सुद्धा करू शकताय तुम्ही
होय पुढे जॉबला अप्लाय करायचा पण मुली आधी मोठे होऊदेत तर
हा मग हे कधी करताय कार्याचं तुम्ही?
हे आताच चालू केले जस्ट तुम्ही?
थोडे दिवस झालं कळलं मध्ये बंद झालत माझं मग आता आणि चालू केले.
हम् हम ऍप वापरून कसं वाटतय तुम्हाला?
काय ते ॲप
हा
चांगलाय की बरं आहे ते लेडीजांना घरीबसल्या
होय हो
तेवढाच आपल्याला हे हातभार म्हणायचं काय काम नसणाऱ्यांना तरी ब एकदमच चांगलं आहे. आमच्यासारख्या लोकांना घरातून बाहेर जायला येत नाही ना आम्हाला हम्म तसं मला कार्याच हे वाटतय, म्हणजे चांगलं वाटतय की ऍप आपण घेतलं बर झालं.
हम्
आपली मदत होईल घरात.
होय.
ण्यापेक्षा हाय म्हणायचं काय तर थोड आपलं. पेमेंट वगैरे. आणि काम पण आहे बसून घरात बसून कंटाळा येतो. त्यापेक्षा जरा कामात राहिलेलं बरं.
बरं.
हो, नाहीतर काम नसल्या आपल्याला कसं होतं इकडं जा- थोडं जावा विनाकारण. काम असल्यावर घरात बसते. आप माझं तसं होतंय इकडं जरा उभं राहायचं त तिथे जरा उभारायचं वेळ जात नाही ना टाईमपास.
होय.
म्हणून हे कसता टाइमपास वगैरे होतोय ना घरात. हे घेऊन बसल तर चालतंय. काम आवरतय बाराला. ती तीन ला येत्या मुलगी छोटी.
काय?
हा, गावातच आहे ना इथं कसं एकतर इंग्लिश मिडियम आहे नाही तर मग. मराठी शाळा आहे असं प्रायव्हेट स्कूल वगैरे नसतातच नसतातच नाही त्यामुळं मग इंग्लिश मिडियमला मोठ्या मुलगीला घातलेलं खरं ती सारखी आजारी असत्यात. ती सारखी म्हणजे सहा महिन्याला ऍडमिट कराय लागते तिला, आता इकडे गावाकड आल्यापासून एक दोन वर्ष नाही. ऍडमिट केलं नाही ते इंचलकरंजीत असताना सारखं ऍडमिट करायला लागायचं तिला. मग ती तिला बालदमा हाय, मग ते आता मोठं होईल तसं. कमी येणार म्हणून सांगितले डॉक्टरांनी आणि तिला सांगितलेलं गावाकडच्या वातावरणात ठेवा. ते इचलकरंजीत यंत्रमाग वगैरे आहेत ना मग ते यंत्रमागाच तिला बहुतेक अलर्जी आहे. ते धूळ धु म्हणजे हवेत कण असतातच की छोटे
होय.
हा, मग तिला इकडं आणलं त्याच्यासाठी तर आम्ही इचलकरंजी सोडून इकडं आलो. मग ते आता इकडं आणल्यावर तिला जरा कमी आहे. आता काय नाही प्रॉब्लेम.
काही प्रॉब्लेम नाही.
मग तिला इंग्लिश मिडियमला घातलेलं खरं तिचा अभ्यास जास्त- ते असतो ना इंग्लिश मिडियम ला मग तिला होणार नाही म्हणून आणि परत काढलं पहिलीला आणि परत दुसरीकडे घात. नाहीतर तिकड यु केे जी एल केजी ला घातले ना. र तिकडेला स्ट्रिक्ट असते ना एकदम मग तिला लोड दिलं तर अभ्यासाला ती वीक पडत्या सारख. आजारी पडते. आणि काय करणार? म्हणून म्हटलं नको राहू दे मराठीच शिकू दे. तरी हुशार आहे ती शाळेत.
चालेल चाले आमचे. घातलंय मी डी केटीला पण आम्ही मराठी मीडियमला आपल. रेग्युलर मिडियमलाच घातलं. दोन्ही आहे तिथं.
मग आमच्या शेजारी इचलकरंजीत आहेत ना समोर राहत आहेत डीकेटीला टीचर आहेत.
कुठलं? कोण टीचर आहे?
त्या पाचवी ते दहा पाचवी ते दहावी ला हिंदी शिकवतात. त्या माझ्या ओळखीचे हा त्यांचं नाव आहे मिनाज फरास.
फरास मॅडम काय? असतील ह्यांच्या लहान गटाला आहेत ना आता.
नाही ते, हा ते नसतील कारण. त्यांना मी का म्हणजे त्या, परवा दिवशी मला भेटलेल्या आहे लग्नाला आहे का गेलेलो आम्ही. त्या पण आलेल्या मग त्यांना मी, विचारलेलं डिककेटीला हाय. मी म्हटलं कितती ते कितवीला हाय तर पाचवी ते दहावीला हिंदी विषय शिकवतो असं म्हण. त्या, हा मग ते ते मी आणि मी लई एकदम क्लोज फ्रेंड आहे. म्हणाल त्या मला हा त्या समोरच राहतात ना, मग त्या पहिल्या जात नव्हत्या आत्ता आात तर जातात. एक वर्ष झालं असतील, का तर एक नाही तर दोन वर्ष झालं लागले, त्या तिथं मग त्या पहिल्या घरी असायच्या त्यांची बी छोटी मुलगी होती म्हणून. आता मुलगी पहिलीला गेल्या मुलगी मग. आता जातात त्या मग त्या मला म्हणतात, तुम्ही गेलाय तर आम्हाला इथ लई रिकाम रिकाम. टा लाग तुम्ही नाही तर, आम्हाला गमत नाही असं म्हणतात. म आम्हाला बोलाय कोण नाही असं म्हणतात. जास्त कोण जास्त कॉलनी एरिया आहे, ना तो मग जास्त कोण बाहेर पडत नाही. सगळ्याशी रूम मध्ये, मग आम्ही कसं त्या नहमी आणि काकी त्यास बाहेर. बसवत होतो, बोलत गप्पा मारत संध्याकाळी पाच वाजता. सकाळी जरा दहा अकरा वाजता कामावरल्यावर टाइम. तेव्हा त माझं लग्न झालेल ना मग मला. पण वेळ जात नव्हता, या मुली काय नव्हत्या तेव्हा मग काय करायचं घरात बसून म्हणून मी बस. होत त्यांच्या, मग त्यांना लईच आठवते सारखं आठवून काढता. हा मला म्हणतात. तर आमच्यात म्हणजे त्या दोघी जावा जाव्या आहेत, ना मला म्हण त्यात रोज न चुकता. मी नाही नाव काढलं तर माझ्या जाऊबाई काढत, जाऊबाई नाही काढल्या तरच मी काढतोय. तुमचं नाव रोज आमच्या तोंडात असते म्हणत. म म्हटलं आता नशिबच म्हणायचं इकडं येऊन राहिलो, आम्ही नशिबातच आमच्या नव्हतं म् अससं.
पण मुलगची तब्येत ठीक.
हो मुली सा होय मुली. मु साठी तर आलो मग, आता मुली मुलीकड तर बघायला पाहिजे ना. इकड आल्यानंतर केवढं आमच म्हणजे, चांगलं झालं तिकड असताना आम्ही दवाखान्यात. दवाखान्याला एवढ, पैसे घातल्या भरपूर पैसे घातल्यात. कुठला एक दवाखाना सोडलेला नाही, सगळ्या दवाखान्यात ऍडमिट करून झाले, सगळ्या दवाखान्यात दाखवून झाले.
मग ते त्याच्यापेक्षा इथं बरं मी इथं, आल्यापासून एकदाच ऍडमिट केलेलं. त्याच्यावर काय परत करायला लागलं नाही. मुंबईला दाखवून आणलं शेवटी, मग ते कमी आलं तिला आता. होय तेवढ्या दिवस होय. तेवढ्या दिवस झालं तिथं दाखव तिथंच असताना म्हणजे, नंदुबाई मुंबईत आहेत ना तिथंच असताना दाखवलं असतं तर, म्हणजे हे झालं असत, एवढं काही झालेलं नसतं, ते एका लेवलला ती तिला डॉक्टरांनी कोल्हापुरात, केल्यावर हे दि नाही गॅरंटी दिली नाही. तीन आठवड्या ऍडमिट केल त, आणि शेवटचे चोवीस दि तास दिलेले, एवढं पूर्ण रिस्क घेऊन, आम्ही तिला हे केलं. मग तिच्यासाठी म्हटलं, गाव सोडायला लागलं तर लागू दे खर आम्ही राहत नाहीथं म्हटलं खरं आमची मुलगी चांगली. हो दे, मग तिला कोल्हापुरात ना डिस्चार्ज देऊन, आम्ही इकडच आणल गावाकडे आमच्या.
देवाच्या कृपेणा आता ती व्यवस्थित आहे.
होर.
काही टेन्शन घेऊ नका काय नको गावातच राहावा मुलगीची पण तब्येत ठीक राहते तुम्ही पण ठीक राहता.
होय आणि सासरे तिला तिचं ते ऐकून सासरे आमचे घाबरले की ते सासऱ्यासनी पण ऍडमिट केलं. सासरे मुंबईत हा मुंबईत सासरे ऍडमिट नंदुबाईच्या जवळ आणि माझी मुलगी कोल्हापुरात ऍडमिट. एवढं जास्त म्हणजे ल हाल काढला आम्ही तेव्हा ते एक वर्षला आलं गेलं अस.
तिथून पुढं काही नाही आता व्यवस्थित
हा आता गावाकड आल्यामुळं चांगलंय म्हणायचं देवाची कृपा आमची आमच्या देवाचं लई दे लई सगळे जण हे करतात मानतात ना देवाला
हम्म.
का एवढं माहिती नव्हतं देवाचं. परंतु हाय आता चांगलं.
असच व्यवस्थित राहू दय सगळेजणच तुम्ही आनंदी राहा आरोग्य संपन्न राहा.
ओके थँक यू
ओके थँक्यू.
हा ठेवते.
बाय.